हॅलो.
हा काय चाललं झाली का काम.
हम्म काम आवरली. आज लवकर आटपलं सर्व म्हणजे आताच आटपलं. काही नाही मोबाईल बघितताच नाही तुमचं आवडलं.
कामामध्ये वेळ कसा जातो ते कळत नाही. स नाही एकतर आहे माझ पण आवर. जेवण वगैरे बनवून चाललंय पण थोड्या वेळाने करेन. आता जरा बाजारात वगैरे गेले होते ना.
हम्म हम्. काय म्हणता मग भाज्यांचे दर काय आहेत. सध्या तुमच्याकडे नरक्या आहेत भाज्यांचे वगैरे.
भाज्यांच्या घर दर तश व मानाने मला वाटतत कि वाढलेत आता. या काही महिन्यांमध्ये वगैरे तर. टोमॅटो वगैरे काहीतरी चाळीस पन्नास रुपये.
पण आधी तीस रुपये किलो होते.
मग तेचरा आणि गवारी पण काहीतरी ऐंशी का शंभर रुपये किलो झालीय. तीस चाळीस रुपये पाव किलोच बोलतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच असेल हा तेच. एकशे वीस रुपय.
वीस रुपये किलो आले. हो. सगळेच नच्यावर महागई आहेच आणि मेथीची एवढीशी जुडी पन्नास रुपये.
मग तेचं ना.
आता दोन, तीन महिन्यापूर्वी सगळं शंभर रुप हे दहा रुपय नी, वीस रुपय ने होते सर्व.
आता सगळं महाग झालंय, कारण कोथिंबीर पण आता बघितली तर कोथिंबीरची पण छोटीशीच पेंडी होती, ती तीस रुपयेला. आणि जुडी मध्ये घ्यायची असेल तर, पन्नासला घ्यायची.
हो हो, झालेले आहे सर्व. काही म्हणजे कुठलीही एवढी छोटूशी पालक तर काही विचारूच नका, चाळीस रुपयाशिवाय जोडी मिळतच नाहीये, एवढे महाग झालेले आहेत.
महागाई फक्त वाढतच चाललीय, पण पगार काही वाढतच नाहीये तेवढे.
पगाराच येत नाहीये, आहे तेवढंच आहे. परत काय कोण कुठे काय झालं की, आहेच कुठे हे आलं, दुष्काळ आला, हे आलं चालूच.
परत महागाई वाढते, पण पगार अं तिथल्या तिथेच राहतायेतं.
हो.
तेच म्हणलं, आता पाचशे काय? हजार रुपये सुद्धा भाज्यांना पुरत नाहीयेत. एका वेळेला आपण गेल की, तेवढ्या वे नोट मोडतीच आपली.
तेच.
ब्रेक होतोय आवाज. आवाज आवाज, थोडासा जातोय.
जातोय का? आला आता येतोय?
हा, हो आता येतोय.
तेच म्हटलं, दोन ते तीन भाज्या घेतल्या तरी पण अडीच, तीनशे रुपये आरामात जातात.
तेच ना आणि कसं आपण फळं म्हणा किंवा भाज्यांमध्ये पण कसं लागतच ना, काही ना काही तरी कारण गाजर असेल, बीट असेल, सॅलेडला. फळांचे रेट पण वाढलेत, आता बऱ्यापैकी.
बऱ्यापैकी, खूपच वाढलेले होते.
म्हटलं तरी दोनशे सत्तर रुपये वगैरे किलो देतायेत.
हो हो, दोनशे, अडीचशे- रुपये एवढे आहेतच. ते तर एवढे दररोजच. नेहमीच तरी सुद्धा महाग झालेलं आहे.
आणि केळी सुद्धा आता साठ, साठ रुपये किलो सॉरी, डझन वगैरे म्हणतात. साठ, सत्तर जसं तोंडाला येईल ते कारण, मोठी केळी असेल तर अजून रेट वाढले.
होय आणि मोठी चांगली असतील तरं हो आणि अशी गावठी वेल चि केळी असतात ती, ती तर स ऐंशी रुपये डझन आहेत.
खूपच महाग जाते आणि मला वाटते, आता गणपती येतील तर, अजून महागाई वाढेल. गणपतीला
भाव वाढतो बघा.
ह मग तेच ना कारण गौरी गणपतीला आपल्याकडे गौऱ्या जेवायला येतात त्यावेेळेला आपल्याला कसं पूर्ण सगळं ताट भरून भाज्या वगैेरे ला
भाज्या हो त्या हव्या अस ते किती मासले ते आणायलाच हवंय
ते घेणं भागच आहे त्या वेळेला कारण सणावाराला आपण म्हना फुलं सुद्धा फुलं इतर वेळेला मला वाटतं आमच्या इ थं म्हणजे अं पन्नास-साठ रुपये किलोने पण भेटतील
हम्
हॅलो
चि
नाही नाही आता सध्या म्हणजे इथे दादरला वगैरे गेलात ना तुम्ही तर नॉर्म म्हणजे सीझन असेल तर चाळीस वगैरे ला किलो पण देतात आणि नुस त अस काही सण वार आला कि लगेचच शंभर
लगेच पाव किलो हो शंभर पाव ऐंशी पाव आहेच.
एवढा फरक पडतो लगेच.
लगेचच ठीक हे ते पण काय करतात या सनावारांच त्यांना माहित आहे लोक घेणार कितीही महाग असलं तरी ते पण त्यांच बरोबर
कारण आपण हा कारण आपण दिवाळी म्हणा दिवाळीच्या महालक्ष्मी पूजन जे काही असतं तेव्हा पण आपल्याला लागतात, दसऱ्याला लागतात, पाडव्याला लागतात. गणपतीत लागतात हार वगैरे करायचं म्हणलं तर
फुलं नाहीए सध्या सगळ्यावर महागाई आहे कुठलं हे आपण आहे किराणा मालाच्या दुकानात जा तरी सुद्धा सगळ्यावर हो
तेच आणि सिलेंडर पण आता महागलेत मध्ये जो सेलेंडर मिळत नव्हते काय त्यामुळे आता सिलेंडरचे पण भाव वाढवून ठेवलेत त्याच्यामुळं आपल्याला मेस मध्ये म्हणजे खानावळामध्ये पण लोक काही जण जॉब साठी बाहेर येत नो करीसाठी वगैरे त्यांना पण प्रॉब्लेम याय लागलाय.
खूप प्रॉब्लेम होतं मध्ये तर म्हणजे आमचे हे बाहेर गेले तेव्हा पण म्हणजे अस हॉटेलमध्ये जेवण पण मिळत नव्हतं का तर सिलेंडर महागले त्याच्यामुळे बंदच होते.
कारण ते बोलत होते की त्यांना हॉटेलवाल्यांना एक सिलेंडर कायतरी सात-आठ हजार रुपये लगेच अं दहा-दहा हजार रुपयला मिळत होता. मग ते बोलतात की आम्हाला ज्या भावाने सिलेंडर मिळतो त्या भावाने जर आम्ही रेट वाढवले किंवा भाव वाढवले खाण्याचे किमती वगैरे तर ग्राहक येतील का खायला? मग ते आम्हालाही परवडायला पाहिजे ना
त्यांना पण परवडाय पाहिजे आणि आपल्याला आपलं साधारण माणसाला पण परवडायला हवंय ना
कारण आपले पेमेंट तिथंचयत ना. पगार तेवढेच असल्यामुळे, आपल्याला पण ते परवडत
हो आणि प पेमेंट पगर कसं, पाच - सहा, सहा - सहा वर्ष वाढतच नाही. जेवढं आहे, तेवढंच ठेव जात.
आणि आता सध्या बोलतात हा महागाईमुळे पण सगळ्या गोष्टींचं म्हणजे, नुकसान पण होत चाललंय.
हो. काण की कसं, महाग झालाय त, आपण माणस, लोक घ्यायला पण पाहिजेत ना. गिराईक कमी. त्याच्यामुळे त्यांचं नुकसान पण, जास्त होतय. पण शेतकऱ्याला भाव कमीच देतात. डायरेक्ट शेतकरी शेतकरी डायरेक्ट बाजारात हे बा हे गेला कि, त्याला भाव कमीच मिळतो. बाकीचे बरोबर हे करतात.
कारण, मध्यस्थी जे असतात ना
हा.
ते मध्येच, त्यां चं. मधल्या - मध्ये त्यांच जे. आता सध्या तर खूप. सगळ्या गोष्टी हेच चालूय. सगळे स्वार्थ बघतात स्वतःचा. कमवायला सगळेचच बसलेत.
सगळीच आहेत. नाही, मधल्या - मध्ये शेतकरीत, बिचारा भरडला जातो.
ते आहेच. आणि पावसामुळे वगैरे, त्याला नुकसान, पावसात पण होत तसंय आता. बरंच काहीतरी यामधलं आता, गेल्या आठवड्यातल्या पावसामुळे, खूप नुकसान श
खूप नुकसान झालं. हो. बरच वाहून गेल. छोटे - छोटी काय असले, लावलेली जाई टॉमॅटो वगैरे, तेही वाहून गेले.
त्यामुळे तर त्यांना. त्यांना पण आपण काही बोलू शकत नाही. त्यामुळे महागाईला आपल्याला सर्व सारा साधारण लोकांना सुद्धा, तोंड द्यावं लागतय.
तांदूळ वगैरे, गहू. गहू तेवढे नॉर्मल आहेत. गहूंचे रेट काही कमी, हे नाहीये. ओके. पण तांदूळ वगैरे किती? हा चाळीसय. हा. एक्केचाळीस - बेचाळीस. हो डी मार्टमध्ये मिळतो. डी मार्टमध्ये बेचा - चव्वेचाळीसला पण होता.
हा पण ज्वारीचे रेट महागयत ना. ज्वारी महाग आहे, खूप.
हम्म. आणि तांदळाचे तर भाव काय? साठच्या वरच. तांदळावर खूप महागाईय.
तांदळाच साधा, बिर्याणीचा तांदूळ जरी, घ्यायचा म्हणलं तरी, पण नव्वद - पंच्याण्व रुपय रपय कीलोय.
आहे. अठ्ठ्याण्णव प, काय - काय अठ्ठ्याण्णव आहेत.
हा म्हणजे घेण्यावरय. घेण्यावरय, आपल्या. पण सुरुवातच आहे ती, नव्वद पासून पुढय ना. त्याच्या आतमध्ये तर नाहीयेत.
नाहीचय.
बिर्याणीचे रा तांदूळ.
हम्म. ते लोक नाही वळेल.
आता नुसतं, डीमार्टला जायचं म्हणलं, खरेदी करायला. तरी सुद्धा, दहा हजार रुपय
दहा आरामात. दहा बा द पंधरा आरामात बोला. हो आणि सणवार आलं की, आपण कसं जास्त खरेदी करतो हे हवंय ते हवंय त्याच्यामुळे जास्त
कारण हा आता गणपतीत कसं काही जणांचं एक दिवाळीसारखं फराळही अस ना घरी नैवेद्य दाखवायला लक्ष्म्या असतील गौऱ्या अस तील तर ते पुन्हा पहिल्यासारखं दिवाळीप्रमाणे सगळं करतो आपण मग खाद्यतेलांच्या पण किमती वाढल्यात
हो तेलांचे पण खूप भाव वाढलेले आहेत, हो.
त्यामुळे तर सगळ्या गोष्टी आता सणवार करायचं म्हटलं तरी लोक लोकांना आता थोडंफार मागे पुुढे विचार करावा लागतोय.
तो ते
आणि आता कसं सणपण चालू होतील. आता गणपती हा, आषाढापासून आता सण चालूच होणार.
श्रावणात तर काय चालू झाले की आता दिवाळी आहे. जानेवारी पर्यंत सण आहेच हे ते आहे.
मग काय कर ते कंटिन्यू आता चालूच राहतील म्हणजे
पण महागाई किती वाढली, तरी आपल्याला त्याला घेणच आहे.
महागाईला तोंड द्यावच लागल शेवटी आता आपल्याला काय म्हणता जगायचं म्हणलं तर खावं तर लागेलच आणि
आणि ते माहे हे पगाराचच पत्ता ही नसतो का कधी कधी खूप उशिरा पण होतो.
त्यामुळे मग काटकसर करायला लागते पण आता दिवस म्हणतात ना ढकलायचं चालेल मग काय अहं. चालेल म आपण, काय आपले काही बोलणं थांबणार नाही. चालेल मग करूया परत करा फोन हो हो हो. करा परत कॉल हा हा ठीक आहे. चालेल चालेल हा हां.
चालले